नमस्कार सखी.
सखी.
काय करतेस.
काही नाही झालं आवरून वगैरे आता भांडे घासली. हला अरुण आता म्हटल बसू निवांत गप्पा मारू थोड्या.
अगं मी आज जरा एका लग्नाला गेली होती ना
हम्म हम्म.
हा तिथे गेल्यावर मला जरा आठवण आली अ जरा मागे आपला विषय झाला होता लग्नाबद्दल अं म्हणून म्हटलं चला आपण तिच्याशी जरा त्या विषयावर बोलूयात असं.
हम्म हम्म.
आज सकाळचीच एक न्यूज वाच ह्याला न्युज पेपर ला ती अशी होती म्हणजे फार भयानक परिस्थिती होती की देशात मुलींचे प्रमाण हजारामागे नऊशे अठरा आहे तर राज्यात ततील शहरांमध्ये फक्त आठशे पंच्याऐंशी म्हणजे हजार मुलांच्या मागे फक्त आठशे पंच्याशी म्हणजे जवळपास नऊशे म्हणजे शंभर मुली कमी पडतात एक हजार म्हणजे त्या शंभर मुलांसाठी इतकी भयानक परिस्थिती इतकं धक्कादायक वास्तव्य बघितलं न वाचलं मी ते ऐकून मला पण जरा शॉकच बसला
हम्म.
त आणि हे ज्या आपल्या देशामध्ये ह्या ज्या गोष्टी चाल चालता आहे
हम्म हम्म.
जलभटतोय ज्यामागेय हा स्त्रीभूण ह हत्या. म्हणजे आपल्या बिहार वगैरे त्या म्हणजे ऍक्च्युली मला ह्यांची नाव नाव नव्हतं घ्यायची पण त्या न्युज पेपर मध्ये वाचल्यामुळे सांगते तुला कि ती त पर्यंत गेलोय म्हणजे हा सरासरी दर किती कमी होतोय तो त्या मुलां ग आणि आता सध्या ह त परिस्थिती तशी चाललीच ये. तुला काय वाटते यावर हे गर्भलिंग चाचण्या वगैरे होतात.
हे बघ स
म्हणजे मी त्या न्यूजपेपरमध्ये असं वाचलं की गर्भलिंग चाचणीचा जो परिणाम आहे तो बिहार व हरिणा हर हरियाणा ह्या राज्यांच्या रांगेमध्ये आपला महाराष्ट्र जाऊन बसलाय.
अरे बापरे अरे बापरे खूपच खूपच म्हणजे ऐकूनच मला फार हे वाटतंय हे बघ ना मला खरं त्यांना मी अभिमानाने ही गोष्ट सांगते की महाराष्ट्रातून ही चळवळ सुर झालेली आहे. स्त्रियांना श शिक्षण देण्याची म्हणा किंवा आधी ना तू जर बघित ल ना तर आधी खूपच वा वाईट प्रथा आपल्या महाराष्ट्रात होत्या म्हणजे सतीप्रथा म्हण म्हण म्हणू नकोस हुंडा हो हुंडा म्हणू नको स्त भ्रूण हत्या पद्धती म्हणू नकोस मुलींना शिकवलं जायचं नाही यश पद्धत म्हणू नकोस इ त्यावेळी होत्या आणि आपले समाज सुधारक बन त्यावेळी महात्मा ज्योत ज्योतिबा फुले यांनी म्हणजे तू आज बघ अ शंभर वर्षांचा काळ लुटला गेला तेव्हा आता पण एवढं आपण हिंमत करू शकत नाही. त्यावेळी ज्योतिराव फुले यांनी हिंमत केली स्वतःच्या बायकोला शिकवलं भिडेवाड्यात पुण्यातील हॅलो हॅलो येतोय
प पुण्यात पुणे जिल्ह्यातले जो भिडेवाडा होता तिथे मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की अ ज्या सावित्रीबाई फुले होत्या अ ज्योतिराव फुले यांच्या पत्नी तर त्या भार तातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत म्हणजे ही खरचं आपल्या एक माना तुरा म्हणू शकतो किंवा मिरवण्यासारी गोष्ट आहे आणि त त्याच महाराष् ष्ट्रात जरी असं ऐकायला मिळत आहे. किंवा हे असं भीषण वास्तव्य आहे. म्हणजे त्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आणि त्या वेळी माहितीय का एक तर आपण गुलामगिरीत होतो इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो. भारत जेव्हा गुलामगिरीत होता त्यावेळी एक तर दोन गट पडले. पहिला गट म्हणत होत्या की आपण स्वातंत्र्य मिळवल पाहिजे. आणि दुस सरा गट म्हणत होता की स्वातंत्र्यापेक्षा पण जास् स्त गरजेचं काय आहे इथल्या लोकांच प्रबोधन कारण आप आपला देश गुलामगिरीत इंग्रजांचा इंग्रजांच्या गुलामगिरीत तर होताच होतात पण त्याच बरोबर त्यांची मागासलं पण खूप होतं. अ अज्ञान खूप होतं अंधश्र श्रद्धा खूप होती आणि बऱ्याचशा समाजसुधारकांना काय वाटत होतं की स्वा स्वांतत्र्य तर आपल्याला मिळेल पण त्याही पेक्षा सगळ्यात मह त्वाचं काय आहे हया लोकांना हया अंधश्रद्धेच्या विळख्यात बाहेर काढायच आहे त्यांना अज्ञनापासून ज्ञान सज्ञानात आपल्याला घेऊन जायचं आहे आणि जेव्हा कुठलाही समाज जेव्हा अंधश्रद्धेतन बाहेर निघतो किंवा या अज्ञानापासून दूर निघतो तो समाज प्रगती केल्यावाचुन राहू शकत नाही हे त्यावेळी आपल्या समाज सुधारकांनी ओळखलं होत. आणि आता जर तू हॅलो
हा आता आला बोल
बोल नं सखी तुला काय वाटतं म्हणजे त्यावेळी समाज सुधारकांनी जे कार्य केलं आणि आपण हे आज जे बघतोय काय वाटतं तुला याच्यावर
त्यावेळे जी समाजसेवकांनी कार्य केलं खरंच ते वाखान्या जोग कारण ते त्यावेेळेला त्यांनी जे धाडस दाखवलं कारण की अ असं असं म्हणते मी तर पूर्ण समाज हा किंवा त्या अंधकारामध्ये होता आणि त्या अंधकारातून त्यांनी ती थिंगी पेटवून पुढे मशाल पेटवायचे होते त्यांना ते खरंच खूप अवघड काम होत त बरोबर आहे की नाही आज सावित्रीबाईंनी जरी त्या पहिल्या शिक्षिका होत्या किंवा पहिल्या त्या शिकल्या आणि त्यानंतर त्यांनी मुलींना बाहेर काढल ल किंवा स्त्री शक स्त्री शिक्षणाचा जो आठहास धरला तो त्यांच्यासाठी आपल्याला बोलण जितकं सोपं किंवा मतं माडणं जितकं सोपं वाटतं त्यापेक्षा ते त्यांच्यासाठी खूप अवघड आणि कठीण काळ होता कारण की बघ सखी त्यांना समाजाच्या वि रोधात जाऊन पुढे जायचं होतं. बरोबर हूं आज आज आप आपण आ थोडेसे वेगळ्या स्टाईलचे कपडे जरी घातले ना तरी आपल्याकडे बघणाऱ्या लोकांची दृष्टी वेगळी असते बरोबर त्या दृष्टीला आपण आपली दृ ष्टी देऊ शकत नाही बरोबर त्यावेळेला आपण काय म्हणतो नको बाई ते जरा वेगळेच याच्याने बघता अरे हो आपल्याला फक्त ते बघता हे बोचतं किंवा टोचतं आणि त्यावेळे समाजधारकांनी समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी हे कार्य के ण ख वाो शब्ात सांगू शकत नाही आपण कार्य करण म्हणजे का धाडसाचं काम होतं ते
बरोबर धाडसच म्हणायचं ते एक प्रकारे खरंच
हो बरोबर आहे आहो आज साधी गोष्ट आहे आज आपण एकविसावड्या शतकात आहोत बरोबर आणि आजही जर एखाद्या मुलीने लव मॅरेज केलं बरोबर आजही बघा बरेचसेच लोक त्या म्हणजे त तिला त लह म्या सक्सेस करण्यासाठी घरच्यांना किती तरी वर् वर्ष जात काही महिने जाता त्यांना ती गोष्ट पटवून देण्यासाठी कमी घेतलेला निर्णय योग्य कदाचित मी म्हणत नाही
बरोबर फार अवघड सिच्युएशन होती ग सगळी ती
पटवावं लागतं किंवा किती महिने त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत
बरोबर
ह आणि त्यात त्यात आपण इतकं शिकलोय आणि नवे नव त्या शासनाच्या बऱ्याच अश योजना त्यासाठी राबवल्या गेलेल्या बघा तुम्ही अं आणि मग तेव्हा त्यांनी हे कार्य के म्हणजे किती डस म्हणाव एखा वाघाच्या तोंडात जाऊन बाहेर येण्यासारखं कार्य केलं त्यानी
बापरे खरंच आणि तू बघ ना कसं की म्हणजे आज जर आपण बघितलं तर आता सपोज एखादा अ एखाद लग्न न झालेला मुलगा आहे आणि त्याच ज त्याने जर लग्न केलं एखाद्या विधवेष म्हणा किंवा एखाद्या लग्न झालेल्या बा बाईंशी जर लग्न केलं तर अजूनही समाज किती हे करतो म्हणजे विरोध तो ह गोष्टींना आणि त्यावेळी मात्र त्यावेळी म्हणजे समाज सुधारकांनी हे कार्य पहिल्यांदा केलं की जी स्त्री आता सपोज एखादी विधवा स्त्री असेल आधी तर माहिती आहे तुला म्हणजे तस ती प्रथा किती जातक होती की तिचा नवरा जर मेला तर त्या चितेमध्ये त्या बाईला टाकलं जायचं ण क भ होत स जव जा बापरे मला तर कल्पना करूनच म्हणजे अगदी शहारा येतोय माझ्या अंगावर अक्षरशः
अह आपल्याला चटका बसला तर त्रास होतो
हो आणि तुला ते माहिती आपण साग साध्या आपण पोळ्या वाासतो ती वाफ आपल्या हात लागते त्या किती त्रास होतो तो सुद्धा आपल्याला बापरे भयानक हे सगळं आणि मी ना एक कोणता चित्रपट बघितला होता अ काक स्पर्श म्हण नावाचा एक मराठी चित्रपट आलेला बघ बघितलं असशील बापरे केवढा भयानविषय येतो म्हणजे विचारच करवत नाही या गोष्टी गष्टी की अशा समाजात आपण हे करतोय राहतोय असा समाज आहे
हम्म
फार अवघड आहे बाबा हे गोष्ट आणि ना त्यात तर केशव पण पण एक प्रथा होती बघ केश ओपन म्हणजे काक स्पर्शा मध्ये दाखवलंय बघ म्हणजे नवरा मेला ना हो हो किती भ अवघड सिच्युएशन होती खरंच आणि बघ ना पण आता आताच्या स्त्रिया काय म्हणतात स्त्रीचं सौंदर्य कशात आहे तिच्या केसांमध्ये आहे. केसांमध्ये आहे आणि ते स्त्रीला ते केसच ते अक्षरशः हे. करून टाकाव लागाय.
तिचं सौंदर्यच घेऊन टाकायचे म्हणजे तिला जगण्याचा अधिकारच ठेवत आता तरी हा. ती फक्त एक अ सत ते जाऊन म्हणजे फक्त जगती हे म्हणजे काय म्हणता ना, मुरदयासारखं जगण होतं ते तिच्या तिच सकाळी, सकाळी, कोणाला दिसली तरी लोक तिच्याकडे बघून थूकणार हिचं तोंड बघितलं म्हणजे अपशकुणी कोणी मानवायचे तिला. आणि खर तर तिची त्याच्यात काही चुकच नसायची. बरोबर हे. तिची काय चूक होती पण ह्या प्रथा आश्या अ पाडून ठेवले य ठेवलेल्या होत्या की काय?
हो ना ऐक ना सखी हो हो हो चल बाय सखी. ओके हॅलो ओके बाय सखी.
बाय बाय.